हॅलो.
हॅलो.
बोला की कशा आहात? काय नाही बघा तुम्ही? मी पण मस्त. काय मग कुठं फिराय गेलता की नाय?
हम्म. मी आत्ता तरी कुठे गेले नव्ह ते. पण मी मागे मागच्या वर्षी हैदराबादला जाऊन आलो होतो आम्ही. अ छान आहे. तिथं हो छान आहे. तिथं रामोजी फिल्म सिटी आहे बघायला. परत म्युझियम आहे. हां परत अजून ए क हां झू पण आहे बघ तिथं पुण्याला का त्रज आहे. पण तिथ एवढं नाही. तिथल्यापेक्षा आता हिप्पो तामस वगरे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तिथ आहे अस छान आहे. बघायला छान फिरायला. एक चार पाच दिवसात होऊन जात फिरून. हम्म.
हो. मजा आली का तुम्हाला?
हो. मजा आली की खूप छान तू
हां हां मी आम्ही स सगळी गल्लीतली फ्रेंड्स गेलतो म्हणजे असंच घरातली. काळमावाडीला गेलतो असं धबधबा आहे, तिथं फिरायला.
होय का हां हां हां.
हो. जाताना आमच्या गाडीतून गेलतो मोठ्या. म्हणजे तर बिर्याणी तेन करून न्हेलती.
होय का अरे वा वा मस्त आहे की.
म्हणतात असं वाघ आहेत तिथं.
हो का हां मग म्हणजे. अ अभयारण्य टाईप असं काही आहे, का जंगलच हां हां. मग तिथं बघायला वगैरे गाडीवरून जाता येत का गाडीतून वगैरे असं?
नाही असं डोंगरात आहेत, ना ते वर
हां म्हणजे मग ते रात्री वगैरे येत असतील बाहेर. हम्म.
होय.
हां हम्म तेच.
का?
मग काय आणि काय म्हणतीयेस? आता काय दहावी झाल्यावर तुझी मग मस्त फिरून ये कुठं तरी छान.
हो जायचं म्हणतोय.
हम्म साताऱ्यामध्ये यायचं असेल तर एकदा येऊन बघ साताऱ्यामध्ये सुद्धा खूप छान असत. हा हा हा.
चालतंय की.
हम्म कुठंतरी. सातारामध्ये छोटीशी ट्रिप काढायची असेल तुला तर अ जाऊन येऊ शकते साताऱ्या मध्ये येऊ शकते कास पठार आहे महाबळेश्वर पाजगणी आहेत इथं सज्जगड आहे. आहे त्यामुळे इथे छोट छोट हां बघायला आहे, छान छान. जवळच्या जवळ आता तशी ट्रप होऊ शकते. हो अजिंक्यरा पण आहे इथं मंग मंदिर आहे, मोठं मूर्ती आणि अजिंक्य ताऱ्याहून सातारा इतका सुंदर दिसतो, की बस आणि पावसाळ्यात तर. सप्टेंबर वगैरे महिना असेल ना तर तेव्हा पाऊस होऊन गेलेला असतो. न न घेऊन नकोस. तर तिथं सुंदर, सुंदर फुलं आलेली असतात कास पठारावरती वेगवेगळी तू अ. गुगल वरती जरी टाकलंस ना, तरी तुला दिसेल इतकी वेगवेगळ्या रंगाची सुंदर फुलं असतात. ते एक बघायला छान वाटतं त्यावेेळेस दिवसात.
हां हां.
छान येतं त्यामुंळ फिरायला आपलं छान आहे, आमच्या घरात. जवळ असल्यामुळे आमच्या इथून आम्ही आपल्या जाऊन येतो मुलांना घेऊन पण मजा येते तेवढ्याच तेवढ्या दि.
हा.
हम्म परत इथं मॅप्रोचे ते प्रॉडक्ट असतात की, नाही मॅप्रोचे प्रॉडक्ट.
हा हा हा.
हा मग त्यांच तिथं तयार होतात. ना तिथं जातय तिथं त्यांनी गार्डन केलंय छान. मग तिथं स्ट्रॉबेरी तुतू वगैरे असं पण मिळतात. ह्याच्या हच्यात हम्म सीझन मध्ये असलं की. हो नक्की नक्की येऊन जा छान आहे. अजून कुठला तुला कुठला स्पॉट माहितीय का अजून.
अजून आम्हाला अ तिथं इचरकरंजिच्या इथ एक रामलिंगाय आमच्या इथे
ह-ह-ह.
म तीतं आसं डोंगराय असं वर चढायचं ट्रेकिंगसाठी
बर हम्म.
म तितं वरती असं सगळी करवंदाची झाडं भरलेली आहेत.
हो का? अ रे वा.
होय. मं आम्ही गेलतो. करवंद खूप गोळा झालतीत.
हा हा हा. छान की मग. पण आहे ब. काय म्हणत्यात त्याला? अ काय गं म्हणत्यात पाण्याचं असतं ते इमॅजिक वगैरे काय आहे ते?
रंकाळा.
अ रंकाळा नाही. अ काय गं म्हणतात. एकच मिनिटयं थांब मी सांगते तुला. तेज नाव पण खूप बारक आहे बघ. अ तझ नाव सांगते मी तुला ते पण हा गंधर्व नाही कोल्हापूरच्या जवळच ये तेे.
हम्म नाही माहित.
कारण तिथं मैत्रिण- मैत्रिणी आम्ही गेलो होतो कॉलेजला असत तेव्हा. मग ते पण खूप छान आहे म्हणजे आ तिथं दोन- तीन वगैरे आहेत. असे छान आहे तसं मग. तसं पण तुम्हाला एक दिवस दिवसभरात सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही आलाय असं पण छानये.
होय का?
हम मस्तये. म्हणजे थोडसं असं जाऊन येऊ शकताय. आता तुमची सुट्ट्या लागल्या तुम्हाला कि जाऊ शक दहावीचं वर्ष त्यामुळं अभ्यास अभ्यासाला महत्व दे त्याच्यानंतर मग फिरून ये छान ह.
होय आता अभ्यासाकडच लक्ष. हम्म.
इथ कसं जवळचे जाऊ तुम्हाला इचलकरंजी वासून जवळ मधल्या मध्ये असं येेतायचं जाऊन गाय करून जायचं. सगळ्या मैत्रिणीं मिळून. जेवढ्या जास्त जण असेल तेवढं मजा येते जास्त.
होय की.
आणि काय आता तुम्हाला मुलींना आता नेट इंटरनेट वासल्यामुळे तुम्हाला शोधायला पण आपल्याला सोपोज पडतं मणा. कुठं जायचं असेल तर. हम्म. जवळच्या जवळ असलं की
आता पण आ, आता पण आम्ही फार्म हाऊस चा लॅन करतोय. शनवार रविवार आमाला सेकन्ड अँड फोर्ट स्या तर सुट्टीचं असत्या कि.
हा मग तेव्हा जाऊन यायचं. सारखं तरी काय अभ्यास करायचाय कंटिन्युअस
होय.
हम्म तेस त्यामुळं कसं थोडसं जाऊन आलं तरी चालू शकतो.
होय.
अजून काय म्हणतीएस?
अजून काय नाही चहा, पाणी झालं?
झाले का मी शॉप मध्येच आली आहे हडटन मध्येच
हा हां
हम्म का म्ह नाही एकच मिनट हम्म हा हॅलो बोलत
हा बोला कि
मोठ्या मैत्रिणी क तुझ्यातीच्या वेगवेगळ्या गावाच्या अस नाु वेगळा आहेत कस राहि असल
नाही नाही हथल्याच आहेत सगळ्या आता एक एक त्यातला चाललात स्कूल सोडून
हो का बरं
ताना
ह का
हा
त्यामुळ होय आणि तुझ्या त तिकड मग तिकडच्या मैत्रिणी जुन्या त्यांचं काय त्या काय करतात वगैरे आता
ते असतात कि तिथंच
मग घरी जाऊन भेटतीस का प्लॅकर भेटायचा
भेटतय की कधी तर असलेच आठवण आली तर भेटायचं
हो ना तरंजीला मैत्रिणी असत
हो आता इथं गल्लीतच शिकडं इकड एक दिदी आहे तिच्या त्यांच्या सोबत मी लहानपणापासून आहे ती जाता ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी लग्न
ह बर
मग आताच आमचं प्लॅनिंग त्यांनी चालू आहे सगळं डान्सच
हो हो मग आता आता आणि कसं लग्न म्हणल्या प्रिवेडिंग ू सगळं त जारख राहिलं केलं झालं काहीतरी डेफार इव्हेंट असतील झालंूनच आता एकदमच्छ असत सगळ आमच्या वेळी बघ असं काही नव्हतं तुला वेडिंग वगैरे काही विषय नक ते आता भरपूर झालेले आहे तसे ते आता असं बघून वाटतं किती छान आहे म्हणजे छान आहे आणि रील वगैरे तुम्ही प्रत्येक अक्षता बनवताना रील सगळ्या रील असतात कि छान असत सगळं
हो
मग आमच्या नातेवाईकांना मध्ये झाले तर मग त्यांनी बनवलेत सगळेच सगळ्या इव्हेंटचे
होय का
छान वाटतं मग ते तस मेहेंदीच्या वेळेला डान्स वगैरे असेल ना होय ग तेच ना न नाहीतर कस इतर वेळी नेलतं ले आमच्या नुसते फोटो काढले झालं संपलं बाकी काही नसत तस
ह
आता अजून छान छान चालू काय अजून काय प्लॅन.... लनीग केलं दिदीच पलीकड दिल मग...
आता चहा पाणी होणार.... कशी झाली.... चहापाणी होणार आता मग एंग्जमेंट ला डान्स करायचा म्हणतोय...
होय का हा हा हा.... ह म्हणजे ठरलंय लग्न झालेलं...
नाही अजून डिसेंबरमध्ये किंवा पुढच्या वर्षी...
हा हा फक्त डेट फिक्स व्हायची आहे म्हणजे.... बर घरून नाही आलं.. चांगले आहेत...
हम्म....
करून ठेवा डान्स वगैरे... छान ते...
हा चालतय मग ठेवू काय...
हो चालेल...
हा...
हा बाय... अहं अखं...